काय म्हणते
काय करतेय
ह नाही नाही मैत्रीण आली होती आहो तिचं मग काय फेशियल क्लीन हे कराय फेशियल करायचं हों म वॅक्स करायं होतं
हा हा
ते केलं ते झाल्यानंतर ती म्हणा चल मग आपण काहीतरी खायला वगैरे जाऊ मण गेलो खायला
हा का खायला कुड माळावर का गावात
नाही हो इकडे आमच्याकडेच नांदूड नाका नांदूर नाकाय ज ना आम्हाला तिथेच चांगलं मग
हा हा
नांदूर ना कामाला जवळ पडतं ना
हा
तीथेच आहे मा आमच्या इकडे खायलाच नाही एवढं काही खास त्याच्यामुळे आम्ही तिथे जातच नाही
अ हा का
हम्म जादा तर तथे
मग खल्
मग काय चायनीज खाल्लं हम् मंचुरियन
हा हा मग हीच ती बाबांच्या बड्डेची पार्टी होती तुम्हाला
हा का ही बड्डीची पाार्टी नाही तुमच्याकडे बोलायला लागतो आम्ही आलो आलतो
हा
आला काय कोणी घेऊन नाही येत लवकर येयला काय झाला कसवाय बघ तुमच सगा हॅलो हॅलो स्वयंपाक झाला कायो हॅलो हॅलो आवाज येत नाही ह तुमच रेंज म जाण हॅलो हॅलो हॅलो आवा आवाज नाही य ते हॅलो हॅलो हायन इकडे कुतरेला हॅलो बोला ना हा बो ना आवाज हा येत मग
हा हा हे पाठीमागं गेले ना तिकड आवाजच ये ना हा
काय झालं स्वयपा तुमचं
मम्मी कुड गेलीस
स्वयंपाक झाला का
हो हा स्वयंपाक झाला ना येन जेवायला तु सांगूरल द
बर आहे बर हा बोला ना येतोय आवाज तुम्ही
या मग म्हंटलं या मग बड्डे ला या दर्शनन तुम्ही गाडीवर
हॅ दर्शा दर्शा घरी त रेय का घरी येतो
कोण
त्याला चुकड खेळाला जातो क्रिकेट खेळायला संध्याकाळी हा तो काही घेऊन येतो तो तर मला गाडी उ त म इथ उपन नेत
ह
तर एकथडं सगडंेतो पाण्यातून येतो उतरून देतो तू इथून जाई तुझ्या पद्
हा हा
असं करतो तुला छान आहे
त्यांचा ऍडवाान्स पणत जायचां ना
हा
हम हा
समजा आम्ही ना केला होत मी सकाळी त्यांनीच केला होता म्हणून मी तुम्हाला फोन करू का म्हटले करा पण मी केला तर त्यांचा लागलाच नाही ह तुमच आता किती राहिले होते
एक कॉलवाया गेला असेल तुमचा मग
हम्म नाही लागलाच नाही डायरेक्ट
हा नाहीय ग
दिसलाच नाही तुम्हाला कितीपासून स्टार्टिंग झाली होती का
काय जेवढे कॉल झाले तेवढे येत पेमेंट आहे ना. जेवढे कॉल झाले ना तेवढे तुम्हाला. पहिला टास्क कम्प्लीट झाला का.
झाला माझा कालच झालं मी काल चाल.
तो जमा केला का. आणि अकाउंट नंबर मागता पाण्यावरती
नाही काहीच नाही असं मालच्याकड मी मागी केलं पण तिथं काहीच देत नाही येतच नाही मला काही
थोडं आहे सांगते कॉल कट झाला का मग सांगते काय करायचं
हम्म
हा
ह् हम्
बरोबर प्रोसेसिंग होती दोन रुपये आधी पाठवत आणि मग नंतर आता बाकी
हा हा आज चाले का तुम्हाला ते पंधराशे
आले आले
हम् हम
लाडक्या भाई नीचेे ना
हा तेच
आले आले.
नवे.
हा. बाकी आजून काय हम्म.
केतो.
हे काय बॅडमिंटन खेळतील.
बरं.
आणि. त्या.
काय म्हणता.
अ का.
अजून अजून काही नाही मम्मी मस्त टी व्ही बघतीय. मम्मीला पण सुट्टी ना.
हा का. हा हा.
बसले मज म्हण.
हा हा बरं बाय. पा सोडून मम्मी टी व पाहायला बसली.
ती बोलून य की म्हण त मला खोकला येतय. तिजे लई सर तर गेले बोलायचं.
हा का ल बॅलन्स वाचला असेल म्हणत हो.
हा मग उबळ आहे ती आवूनच ती नाही का अशी उब
त्याम चाले खोकला अवघडे हा.
हा खपती म्ह मला. मज ती बोलतच नाही डायरेक्टली एकदम स्टॉप आहे शांत. मी तिला म्हटले काय कर तू दो बोलत का बर नाही. असं जसं काही काबर ब राहि बसून राहिली मज आता मला खोकलाय तू दिसत नाही का तुला म्हटले बघर बघर ठीक आहे बरं. ठीक आहे म्हटलंय काही बोलू नको हा काही बोलू. नको काय एवढं भानगडीत पडू नको. हा काही तू भानगडी प नक गाण्यामधली बोला अवघडे‌ आहे.
बाकी अजून
बाकी काय नाही श बाळती नाही आहे तिकडे
काहीकडडे टीव् पायला.
ती सगळ्या चक्कर मारून घेतली. सगकडे चक्कर मारायला एका जागी. ती आल्या दिवसापासून बसलेली नाही ती लगच प सोडून चक्कर मारून आली त तिला बस एका जागी नाही बसत त त पण. हा एक दीड महिन्या झाली ना आता दुसऱ्या महिन्याची पण. होईल काय दोन तारखेला पुढच्या
का त्या ह दीपिका दिदीनी काबर आवडल पोस्ट केलं.
लेटच केलं ते नाही खसं महिन्याच पण म्हणजे हे नव्हतं आठवाच महिन्यात तिथं झालं नाही. किं नाही करू ला पोस्ट आणि ते पण ते असं दवाखान्यातून वगैरे आणलं लगेच नाही का.
अ
सेटस वगैरे नाही कस म्हणून टाकाय कशाला टाकती लगेच. मुण्टाकले नाही.
हा हा हा का.
तिने मला सगळी तयारी करून ठेवायला लावली होती. मला फोटोशूट करायचंय तू आता तुझी बॅग उद सकाळी भर चांगलंच रात्री फोन झाला आमचा पारचला नाही. बारा वाजता फोन झाला कसा क्षवते तुला लवकर यायला लागल दहा वाजेला. मी आता डॉक्टरकडे जाऊन सलाईन लावून येते. ते उद्या पण आपण सलाईन लावू आणि लगेच फोटोशूट करू संध्याकाळी म्हटले चालेल. आणि लगेच त्याच दिवशी आमचंच काय बोलणं झालं ना बााराला. आणि तिचं तीन चारला तर पा चारला तर लगेच समजलं पण होतं.
हा ना ह बरं चला.
हा मग काय? ते छोट पण होत मग त म थांब नको लगच पोहोचत नाही का?
बरं झालं थांबणूनेत
थांबून घेतलं त्याच्यामुळे ती म्हटली जाऊदे नंतर टाकता येईल आपल्याला काही पण
हा.
शाऊकड जायला होतं मी शाहूला कॉल केला होता.
शाहू तिकड जायलाह वाळ मामाच इकड काकाय? काय मुरुम टाकायला हा. काहीतरी चालू होतं त्याच वाला.
ते त्यांच्या शेडला भरती टाकली ना याच्या मित्रांनी गाडी टाकली ना मग तो तिथे गेला होता.
अच्छा बरं आहे.
हा.
बर आहे का मग काहीतरी बरं आहे मग तरी मी त्याला फोन केला म्हटलं काय रे काय करतय तू म्हण आगं मी बाहेर आलोय थोडा व पला कॉल करे मले चाल कर.
मा म्हटलं ना त तकडे जायचंय टीटुपशी बोला दोन मिनिट झाल दोनच मिनट राहील. हॅलो.
काय ग काय करतील.
काही नाही बेडमिंटन ख त अह बॅडमिंटन खेळते.
बॅडमिंटन वगैरे बापरे!
अग आजच आजच फुल आणलं म्हणून.
अच्छा खेळून खेळून आले पण तू बॅडमिंटन खेळाच
खेळत नव्हते.
अ ए दुर्वाकडे आहे ना वन पीस अग येडे दुर्वाकडून घे ना.
ते मा जाजू फिक. ते तिला मी सांगितलं होत फोटो पाठव पण तिने पाठवलेच नाही अजून
कोडर.
हा.
अवघडच पाठविल पाहिती. बाईच मस्त ग असतील तिच्याकडे मी बघितलेल्या तिच्याकडे कोणत तरीे वाईट वापस तुला वरतून काय ते स्लीवलेस असला तरी तुला वरतून जॅकेट वगैरे घातल त हून जाईल फुले तो व्हाइट कलरचा वनपीस तीचा हिल वगैरे घातली ना तर तुला पूर्ण परफेक्ट होऊन जाईल.
हा.
काय करती?
काही नाही, अगं माझी एक फ्रेंड आली होती. मग ती हा, तर मग तिचं फेशिअल वगैरे करायचं होतं. आणि व्हॅक्स वगैरे करायचच होते एक वेळ सांगते थांब ना परत मी त्याला करते तेव्हा त
बरं. रात्री कर मग
नको ना, मी आता करते ना लगेच एक मिनिट मध्ये. लगेच उचल. हा झालं. हा ठीक आहे, ठेवू का? ठेव मग तिकडंन म मी करते.